हं हो येतोय नाहीं तो कॉल रिसिव्ह केलां नां मगं तो प्रोग्रेसमध्यें दाखवंत होतां. असं.
ओके ओके नेटवर्क इश्यूं वगैरें कांहीं तरी असेल नां.
हो हो झालं आंता हां. माझं मालेगांव लां गेलंय.
मालेगांव लां गेले तुम्हीं तरं अंबळनेरच्यां म्हणतांत नां. ओके ओके मंग बालंप पणं तुमंच पूर्ण मालेगांवमध्यें गेलं आम्हीं तरं ऐकुंण तिकडे मुसलमांन वगैरें खूंप आहे मगं लहांन पणं शाळां वगैरें कसं होतं मंग तुमचं तिकडे?
नाहीं अं म्हणजे जसे ठराविक एरिया असतांत नां तसे मंग आमच्यां घरांकडे नव्हते ते. हो लांब होते आमच्यां घरांपासून लांब होते. हम्मं आणि स्कूंल मध्यें पणं कायं नाहीं आमच्यां स्कूंलमंध्ये नव्हते मुलं असे.
हो त्यांवेेळेस आपलं कां आणि शाळां ही असल्यां तरं आपल्यां सगळ्यां झेडपीच्यां शाळां होत्यां सगळ्यांच्या.
हां.
हं मस्तं पैकी बालवांडी मध्यें जायचं. नंतर झेडपीची आपले पहिली दुसरी तेव्हां कुठेही दुसऱ्यां अशा मोठ्यां मोठ्यां शाळां होत्यां.
अ आमची झेडपीची नव्हती, आमच्याकडे झेडपीची नव्हती स्कूल आणि अ प्रायव्हेट स्कूलमध्येच होतो पण मग हो पण तिची पण फी अशी काही जास्त काय हाय लेव्हलची नव्हती.
अ म्हणजे त्यांना ग्रँड भेटलेली असेल, हो ग्रँड भेटलेली असेल. नाही मॅडम त्यावेळेस अशा फी नव्ह त्याच ना. या अशा मोठ्या मोठ्या फींच्या शाळाच कुठे होत्या तेव्हा?
नाही तेव्हा नव्हत्याच. ठराविक एक दोन इंग्लिश मिडियम होत्या फक्त बस आमच्या वेळेस. पण मग अशे अ एकदम म अशे हाय प्रोफाईलच्या ज्या शाळा आहेत ना, तेव्हा आपल्या वेळेच नव्हत्याच त्या.
नव्हत्या ना. आपल्याला काय एक पाटी, एक वही बास तेवढेच दोन तीन वह्या, दोन तीन ते पुस्तकं
हां चौथीपर्यंत तर म्हणजे एक दुरेघी वही लागायची, एक सिंगल लाईनची आणि एक चौकट चौथीपर्यंत तर ह्या तीन वह्या तर कंटिन्यू राहायच्या. पण सगळे सब्जेक्ट एकट्या याच्यात लिहायचं आ आताच्या मुलांना मॅथसाठी वेगळी वही
आता तुम्ही ज्युनियर केजीच्या मुलाची बॅग घ्या आणि तुमची बॅग आठवा पहिलीची.
तरी हलकी होती त्यांची जडाय.
आता एक इमॅजिन करा, चौथीच्या अ एक ज्युनियर केजीच्या मुलाच्या बॅगमध्ये कंपास च्या त्याच्या पास पास सहा काही सब्जे क्ट असतील त्याच्या पाच सहा वह्या, पाच सहा पुस्तकं. आपल्या बॅगेमध्ये पाटी पेन्सिल, एक अंकलिपी.
हम्म हां एवढंच असायचं हम्म.
आणि टिफिन, टिफिन मध्येपण काय असली जी भाजी पोळी वगैरे
हां आणि नाही बालवाडीला तर असताना आम्हाला तर टिफिन पण द्यावा लागायचं नाही. स्कूलमध्येच भेटायचे. ब्रेड भेटायचे, कधी केळी भेटायच्या. आम्हाला तेव्हा तेच द्यायचे आणि नंतर पण खिचडी मग हां. कधी कधी सुकडी पण भेटायची, नाहीतर कधी कधी खिचडी पण भेटायची. वटाणे वटाणे. हा सुकडी होती तेव्हा. आमच्या वळेस सुकडी पण द्यायचे आं पण कधी तरी द्यायचे. मोस्ट ऑफ खिचडी राहायची, नाय तर मग वटाण्याची उसळ राहायची. हा आणि महिन्यातून एकदा किंवा दोनदा केळी द्यायचे.
तुमच्या टायमात असेल हे पण आमच्या टाइमात जसं म्हणजे आता तुमचं आणि माझ्या एजचा एक दहा एक वर्षाचा फरक. माझ्या आमच्या टायमामध्ये फक्त सुकडीच होती, त्या टायमात खिचडी नाही शिजायची कुठल्या शाळेत.
हां नाही तेव्हा नाही शिजायची. नंतर आमच्या वेळेस शिजायला लागले‌. मग नंतर आम्ही थोडं मोठं झालो ना मग त्याच्या नंतर म खिचडी बंद केले की नको की काही काही मुलांना इन्फेक्शन व्हायचं. म्हणून ती खिचडी बंद केली आणि मग कोरडं द्यायचं मग. अं हां मग ते ना तांदूळ द्यायचे, डाळ भेट टायची मग स्कूल मधूनच भेटायची आम्हाला आम्हाला. आम्हाला आठवी पर्यंत भेटले बरं का मॅडम. अं डाळ भेट एक खिचडी अ तांदूळ भेटले खिचडीसाठी, मटकी मटकी भेटायची महिन्यातून एका अ एकदा पावसाळी एक मटकी द्यायचे. नाहीतर मग मुगाचे शिधा वाटप व्हायची ते. तांदूळ जास्त प्रत्येकाला पाच पाच किलो तांदूळ भेटायचे. तीन किलो पाच किलो हो. तांदूळ भेटायचे.
हो हे आमच्या माझी भाची होती, माझ्या बरोबर भावाची मुलगी. त्यांना पण भेटाय भेटत बरं का मॅडम, अजून पण भेटत. भेटायचं म्हणजे ज्यावेळेस शाळेत होती ना एक पाचवी सहावी पर्यंत तोपर्यंत, तिच्या नावावर भेटलं बर का तिला.
हा नंतरून आता ते पण बंद केलं, पुन्हा आणि आता पुन्हा खिचडी चालू केली गव्हर्मेंटच्या ज्या स्कूल आहेत ना. हा. आम्हाला पण भेटायचं ते.
हो ना त्यावेेळेस नव्हतं हे. आताच्या त्याच्यात सुरू झाल्या या गोष्टी.
हां.
हं.
आणि आता फक्त हे अंगणवाडी मध्ये भेटते, पण त्याच्यात पण मग एवढं नाही भेटते. आता फक्त आता तर, हां. आता तर ते म्हणजे काय करतात. मिक्स देतात साधे खिचडीच मटेरियल मिक्स केलेलं. तर ती फक्त आणून शिजवायची असते. अ आणि साधे खिचडी जे पण असत तसच असते. त्यात मुगाची डाळ असते. आणि तांदूळ असत. त्याच्यात मसाले मीठ सगळं टाकलेलं असतं. मग घरी येऊन फक्त शिजवायचे असे पॅकेट देतात तेथे. पण मग लोकांना ते आवडत नाही असं.
म्हणजे त्या भागात असं चालूय का नाही आमच्याकडे. तांदू वगैरे शिजवतात हे माहिती आहे. पण मग हे तुमच्याकडनं मी ऐकते की, हे सगळं मिक्सिंग पण असतं म्हणून.
नाही आता मिक्सिंग भेटायला लागलं एक वर्षापासून, प्रत्येक अंगणवाडी मध्ये इकडच्या अंगणवाडी मध्ये पण तेच भेटत आता.
हो का.
हो. ज्या गरोदर माता असतात आणि तीन वर्षापर्यंतचे जे मुलं असतात त्यांना जो शिधा दिला देतात, देतात ना.
हो.
तो हाच शिधा दिला जातो आता, तयार असत ते पाकीट हो. मसाल्याची पण खिचडीच आहे ना त्याच्यात डाळ, मसाले वगैरे सगळे ऍड केलेले, घरी आणून तुम्ही फक्त फक्त जिऱ्याची फोडणी द्या. आणि पाणी गरम करून हे तांदूळ डायरेक्ट असेचे असे टाकू शकता. पण लोक खातच नाही ते. जातय पण सरकार त्याच्यात चेंजेस करायला तयार नाही. सुरुवातीला कसं नुसते साधे तांदुळ द्यायचे नाही. हो. आणि सुरुवातीला कस फक्त तांदूळ द्यायचे, गहू द्यायचे एक किलो तांदूळ एक किलो गहू आणि हा. ते वापरलं जायचं. पावशर मटकी द्यायचे, पावशर चवळी द्यायचे. असे दोन दोनशे ग्रॅमचे पाकिट भेटायचे ते अ अंगणवाडीमध्ये. ते माझ्या मुलीला भेटायचे. आणि माझ्या मुलापासून तर ते बंद झालं. तर माझी मुलगी ना तिचं अंगणवाडी मध्ये नाव नोंदवलं होतं ना तर तिला हे भेटायचं की पावशर मटकी, पावशर चवळी भेटायची. पावशर तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ असं पावशर पावशर दर महिन्याला
ग आमच्या मुलांच्या बाबतीत या गोष्टी मला काही माहितीच नाही. कारण कसं तिकडे ज्युनियर केजीला इंग्लिश मिडियमला टाकलं. तिकडे कधी काही भेटलच नाही त्यांना.
हम्म नाही हे जो इंग्लिश मिडियमला भेटतच नाही हे आप प्रॉपर आपण आपल्या अंगणवाडी असतात ना त्यांच्यामध्ये जर नोंदणी केलेली असली का तेव्हा. आणि आम्ही टाकताना इलाय ना इंग्लिश मिडियमलाच टाकलं होतं पण नाव तिचं बालवाडी अंगणवाडी मध्ये टाकून दिलं होतं आम्ही फक्त मग म्ह अं ते कसं असतं या रुरल एरियामध्ये ना आशा वर्कर असतं. त्यायना हा जेव्हा आपण प्रेग्नेंट असतो, ना तेव्हा ते नाव नोंदवून घेतात आपल्यावालं. मग ते नाव नोंदवलेलं असत ना, मग ते तसच अंगणवाडी मध्ये जात आपलं नाव जवळ तेंची म्हणजे आपल्या एरीयाची अंगणवाडीय हा मंग जी जवळची अंगणवाडी असते ना तिच्यात बाळाचं नाव जातं. मग ते त्याचं पोषण आहार तिला तीन वर्षापर्यंत भेटला तीन वर्षानंतर मग तिचा तो पण बंद झाला म
हा मला एवढी माहिती माहितीच नव्हती कारण कधी असं एवढी वेळच पडली नाही ना. आमच्या इथे पण यायच्या अशा वर्कर वगैरे पण मुलाचं वेट वगैरे करायच्या. आणि नाव लिहून घ्यायच्या, त्याचं वजन कितीय त्यांचं अ त हे कितीय, काही आजारीय का, असं वगैरे विचारायच्या तेवढं माहिती होतं मला पण मी एवढ्या सवलती मिळतात बुवा त्यांच्याकडनं असं नव्हतं माहिती आ.
नाही नाही, आपण ते सवलती म्हणजे युज कर म्हणजे आपणा त्या आमलातच आणत नाही हायेत भरपूर सवलती. अं लसीकरण पण ते त्यांच्या हच्यातच करायच्या मग
हा ना हे लसीकरण वगैरे माहितीय मला पण मग ह्या गोष्टी नव्हत्या माहिती.
नाही ह्या अशा वर्कर असतात ना यांना जे सांगून ठेवलं ना की नाही तुम्ही अंगणवाडी मध्ये आमचं नाव कंटिन्यू करून ठेवा तर त्या कंटिन्यू करून ठेवतात. आपल्याला त्याच्यातून पोषण आहार पण भेटतो मुलांना.
म ते मंथली येऊन चेकअप पण करून जातात की काही ॲज म्हणजे, आजारय का मुलाला काही ॲज म्हणजे काही होतंय का काही त्रास वगैरे नाही तर मग ते आपल्याला सांगून पण जातात. की पुढच्या महिन्यात तुझे अं ते कार्ड बघून घेतात.
ह्या महिन्यात लसीकरण राहिल, ह्या महिन्यात पोलिओ राहील असं, सगळे डिटेल सांगतात ते आपल्याला.
हो ना बऱ्याच म्हणजे सरकारने गवर सवलती काढल्यात पण मग आपल्याला माहिती नसलेल्या अभावी पण या गोष्टी टळतात, हाय की नाही
हो हो, ते तर आहेच आपण माहिती आपण काय करतो. जाऊदे जेवढं आहे ना गरजेचं तेवढंच घेतो. आपण दुसऱ्या गोष्टी सोइधा तर भरपूर ठेवलीय सरकारने पण आपण त्याचा उपयोग घेत नाही, असं झालंय आता
बरोबर, बरोबर. केलं पाहिजे हे सगळं हाय ना जेवढी तुम्ही माहिती घ्याल तेवढं येईल, हा म्हणजे बऱ्याच काही गोष्टी बुवा, पण मग तुमच्या तिकडे खेड्याकडे वेगळ्या, आणि आमच्या इकडे शहराकडे वेगळ्या अशे
हा. हो हो, खेड्यातले लोकं खूप फायदा घेतात. मॅडम या सगळ्या गोष्टी पुरेपूर वापर करतो. नाही नाही खूप खेड्यातले लोक म्हणजेय ना तीन वर्षापर्यंत अं त्याचा लाभ घेतल्याशिवाय राहणारच नाही. प्रत्येक घरातली स्त्री म्हणजे, तिचं
हो ना.
ते घरात म्हणजे सगळ्या सुख सुुविधा जरी असतील ना. तरी ती लेडीज त्या गोष्टी चा पूर्ण फायदा घेते. हो.
नाही नाही हे तुम्हाला माहितीच नव्हतं. की अशा वर्करकड पण एवढ्या फॅसिलिटी असतात. आता आमच्या इथे आहेत. आता आता मी ऐकायला लागली, म्हटलं त्यावेळेस कुठं काय होतं हे असं.
नाही. हायेत. भरपूर सुविधायेत. पण त्या, त्या पण आपल्याला सागत नाही आपल्याला.
हम्म.
त्यांना सांगावं लागत की, नाही आम्हाला हे करून द्या. ते करून द्या. असं.
बर बर बरीच सुविधा असतात. का नाही म त्यांच्याकडन पण. म्हणजे जन्मल्या जन्मल्या तुम्ही नोंदणी करताय, तिच्यावर पण होत. हम्म, कन्वन्स होता आणि बर्याच सुविधा असतात. हय ना. केलं पाहिजे, हम्मम् बरंच सहकार होतं.
हम्म हा. आपणे ना ह्या सगळ्या आता त नेटची सुविधाय त्याच्यामुळे आपणे ना ह्या गोष्टी सगळ नेटवर तपासून घेतल्या पाहिजे.